काय म्हणती बोल?
हो, मग एकदम क्लिअर ठणठणीत मला टुक टुक टुक टुकावर वाजतयं तुमच्या मोबाईल मध्ये
थोडा प्रॉब्लेम येवून राहिला बाई!
हा का, आवो मला ती लोणचेची रेसिपी पाहिजेल होती. पाऊस पडला ना आता आता जर नाही घातलं, तर मग आता कसं
आता कुठं दो कैऱ्या भेटणार हाय का? देते तुला सांगून देते, कैऱ्या काय भेटायचे नाही आता.
तुम्ही नाही घातलं का मग?
नाही बाई, ह्यावेळेस काही मनावर घेतलं नाही, पैसा पाणी नाही अडका नाही काही नाही.
हा.
म्हटलं जायेगा. मला म्हणे आणून घेते पण मा..
आज नव्हत्या का काही आज बाजारात वगैरे काही नव्हत्या का.
होते एच चिकनी एच किलो होते.. होते.
फोन येऊ राहिला म्हणा तुमची जी जाव आहे ना.. तिला सांगा तुझ्या भावाचा फोन आला होता म्हणा मला. तर मी काही उचलला नाही तर.. त तुम्हाला काही लागयला बिगला तर लावायला लावा म्हणा..
हा ब बरं सांग.. हम.
परत मणा मला काही सांगितलं नाही मी डायरेक्ट तोंडर कट केला. एक.
हा का हो.
बोला बाकी काय म्हणता काय चाललं तुमचं.. बाई आता पार्लर मध्ये जाऊन आली, मी. डोक्याची मालिश करून आली मस्त तेल लावून आली, तिने कापसाने तेल लावून दिला माझ्या डोक्याला. आणि अर्धा एक-तास चोळली तिने मला.
एवढं तेल त कशाला लाहायचं. तेल किती म आंद झालं बाई..
हो डोक्याचं तेल खायच ते थोडी लावलं मी डक..
असं होय मला वाटलं खायचं तेल..
आता खायचं ते डोक्याला लाव लाग.. काय तुम्ही ते खेड्यावरचे आता तुम्ही लोक काय हातात तेल दिसलं कुठ.. लागलं का लावायचं बय डोक्याला कोण वास घेत डोक्याचा..
मगबाई आता काय येत.. अ ते खेड्यामध्येध्ये असं चालतं..
हा ना काय करत आता.. बाकी काय चाललं तुमचं.
आमचं ना आता उद्या मला जायचं होत माहे.
हा हा हा हा.
माझे भावाने बर म आहे जाऊ..
तुमच्या जावेला सांगता का म्हण जरा तुझ्या भावाला.. फोन ला वटसप लावाय ला.. वरून.
त्या हा पण मग त्याला समज ना पाऊसला.
त्यांना ही काबर कट करते.
हा. हा का.
हा बाकी काय चाललं तुमचं. हा तुम्ही गावाला चालल्या बोलला ना तुम्ही.
हा गावाला चाललीय.
का कुठं चालल्या मारुतीच्या गावाला का तुमच्या.
हा मर तुझ खावान ली बाई भाव. कडे त्याला बर नाहीय एकदा फाऊन ती त्याला.. एजि्राफजिओग्राफी झाली ती काय म्हणतात एंजिओग्राफ..
हा प्लस टेन जग्राफी.
तेचय केलं होय.
ह हा का.
हा. ते त्रास होतोता त्याला. तो लई मटण खायचं.
अच्छा अच्छा, मताा बरं आहे क
हा बरे आता, आता दुसरं ऑप्शन आहे ना मग तेव्हा जावंच लागेल चक्कर मारवं लागेल
झालं का होणारे?
नाही आता होणार ये त्याचं
अच् अच्छा अच्छा हा.
हो.
तुमच्या इथं मोरी भेटते ना, तिकडच्या गावाला?
मोरी तर बाजार भेटते, पण तिकडे खेड्यामध्ये मोरी भेटती. हिर भेटतं आणि तुला सांगते ववा भेटतो.
माग असतं का स्वस्त असतो?
स्वस्त असतं कमीच असत दुकानापेक्षा दोनशे आतंतर दीडशे भेटत..
अच्छा पन्नास एक रुपये कमी आणि जाऊ त्या मग आणायचे बी तर पैसे लागत. ततच ना.
हा भाई मग ते भाडं थोडं लगत जायला. ट्रेनने जावा लागते.
तुम्ही ते बोकडाचं लोनचं करता का? खातं का तुमच्या इथे कोण?
नाही बाई, बोकराचं तर नाही करत, मी याचं कैरीचं करते पण बीना तेलाचं करते. आपलं ब मड मडक्यात भरून ठेवायचं. मल बारीक करायची काणकोरी त्याला मग अ घऱ्या फोडून घ्यायच्या थोडं पाणी टाकून पेस्ट करायचं.
हम्म.
तिळ किंवा मोहरी आणि आपल्या घरच काळा मोळा कोळसा हिंग
हा हा हा.
सगळं साखर तेल मीठ एकत्र कालवायचं पीठ. व्हय की ह आणि बरणीत भरून ठेवायचं.
अच्छा अच्छा.
इडली करणार त्यातच भरून ठेवायचं.
अच्छा.
हा.
म तुम्ही कसं करता?
कसं करत कसं? हॅलो बोला ना काय म्हणता?
आवाज याला ह लागला. खा ना ये.
हा मामाच्या झालं, लागत नाही रे. हॅलो हा काय म्हणताय बोल काय करतीये?
काही नाही बाबा इकडंच आहे. बसलेली. तुझी मम्मी आवाज नाही. का बरं? नाही येते का? मला तर येतय तुझा आवाज, म मला हा बोल. आता येतोय का? हो. मला येतोय ना, बोल तू बोल आता. हा बोल काय करतीस? काही नाही अभ्यास करत होती, तुझ्या मम्मीशी फोन केला होता बोलायला. त्याच्यामुळे. हा मग म्हणून म्हटलं काय. करून झाला का मग बोलू असं.
नाही लिहते अगं मी, सगळं बाकी आहे माझं, मी दोन दिवस शाळेत नव्हती गेली ना, तर मग सगळं घ्यायचं बाकी मग त्या मुलीची वई आनली तिच्याकडनं लिहीती आता.
अच्छा लिहतेच आहे का, अजून पण.
हो.
हा काय-काय लिहिलं मग अजून.
काही नाही जे दुसरा धडा आहे. त्याचा स्वाद्याय केला आणि तिसऱ्या धड्याचं, ते धडा लावलेला आहे ना. ते लिहितीये.
अच्छा. धडा लिहिते असं, निबंध धडा का बरं, धडा लिहायला लावला.
हा.
चाल तुझ
काही नाही काय म्हणते अजून तू.
काही नाही बाई, अभ्यास करायचा होता मला तेच म्हटल. शाळेत काय-काय शिकवलं काय-काय नाही ते बघावं.
मी शाळेत नव्हती गेले, दोन दिवस. काय म्हणते अजून?
काही नाही काही नाही, अभ्यास करायचा म्हनलं काय लिहिलं काही नाही, शाळेत एकदा विचारून घ्यावा बघू म्हणलं
हा, काय करते अजून?
काही नाही, आता लिहायलाचं बसली. तुला मी सांगितलं ना की, मला फोटो पाठवतो काय फोटो पाठवलेच नाही मला, म्हणून म्हटलं फोन कर तू. काल माझं एवढं सुट्टीच्या दिवशी लिहून झालं असत.
आज सुट्टी काल सुट्टी नव्हती, काल शाळा होती.
काल मी तुला सांगितलं होतं, टाक म्हणून.
हा, मी विसरून गेली गं. आत्ति टाकेल, थोड्या वेळानी मग तू कर. माझं लिहून घेती, मग तू कर.
अरे, मग आज तू काल टाकलं असता ना, आजपर्यंत माझं लिहूण कसं सुट्टी होती ना लिहून झालं असत, मग माझं.
हा, जाऊ दे आत्ता लिहून घे टाकते, मी तुला थोडस
अ एका पोरीकडून ते लिहिलं मी आता, पण मग काही नाही आलं जास्त मला. जेवढं होत तेवढंच लिहिलं म्हण
मी तुला तोंडी सांगू का? तु लिहीती का दुसरं.
कुठं पुस्तकात? म्हणजे तुम्हाला प्रश्न सांगते का?
हो तस काही करून चालेल का तुला?
हां चालल ना येतो मला तसं
मग तस मग तस टाकलं ते चालेल? बरं चालेल. मग मी तुला टाकून देईल मग तू नाही का लिहून घे बर का. काय म्हणतीस अजून बाई मला जायचं होत शेतीत माझी आई मला वरडू राहिली ग.
हा का.
उद्या शाळेत बी जायला नाही लावलं तिने ती बोलली शेतीत चल म्हणे हे
काय बोलली?
उद्या शेतीत चल म्हणे शाळेत नाही जायचं म्हणे उद्या शाळा करून कोण च भल झालं शेतीच करायची आपल्याला.
डेंजर एक खरं नाही बाई तुझ्या आईचं.
बाई काय करती
मग एक काम करायच ना रात्री अभ्यास करून द्यायचा तुझा तुझा.
आगं मी तर तीन दिवसापासन शाळेत नाही गेली मी रोज शेती कड जाऊ राहिली माय मम्मी सोबत.
एकदा काय करायचं शाळेत जाऊन सांगून यायचं.
आग माझी मम्मी मी सात वाजताच घेऊन जाती काय करू?
अरे नाही तसं सांगायचं माझ्या घरी फोन करा.
तू उद्या शाळेत जाणार आहे तर सांगते का मॅडमांना माझं तेवढं. म्हणा मॅडम तिला घरचे पाठवत नाही म्हणा तिच्या घरचे तर मग तुम्ही तिच्या घरी फोन करा कि लई अपसेंट लागेली तिची? मग मी या हा असं काहीतरी सांग. सांग म्हणा कारण आपसेंटी लागेल तर मग परत त्याच वर्षात बसायला लागेल ना मला.
छान.
बाकी काय नाही बाई आता बी मी लिवायला बसली. तर मग माझी आई मला म्हणून राहिली कि तू भाकऱ्याच कर, चुलीवर य कर, ते कर तरी मी रडली, गागली एवढी मोठी माहिती का किल्ली आहे
हा का. बाकी तुझ काय चालला आता मला सांग की?
काय नाही बाई आता लिवायला बसेल आहे जेवढं थोडंफार लिहून झालं का मग बघ ते आ आता काहीतरी भाकऱ्या-बिकऱ्या करायला लागल नाही त पप्पा आले रात्री तर मम्मी लय-पप्पांना नाव सांगती पोरी अशी करतील दोन मिनिटं
काय काय चालू होत.
काय नाही बाई तुला सांगितलं तेच चालेल ठेवु काय माझे पप्पा आले.